हम्म बोला झालं का जेवण. अहो ते दहा कॉल झाले आता परत पाच झाले पुढचे
हम्म मग ते पाच झाले का परत पाच येतील तीस पूर्ण करायचे अशे.
बापरे एवढं तीस मध्ये काय काय बोलायचं.
बोलायचं आपलं आपलं, जेवली का, झोपली का?
हम
त माझे झाले दोनच राहिले माझे आता
हा का? तुम्ही लय बोलल्या असतील, कोणा कोणाला कॉल केले तुम्ही मग?
मी कायची कोणा कोणाला केले, सुवासिनीला केले
हम्म
अ सा राधिकाला
हम्म
हा सुहसिनीला करेले, राधिकाला करेले म आडवे गल्लीतल्या त्या सरलाताई त्यांना करेले.
हा
आणि तुला करेले.
हा का? बाकी तुमच्या मावशी अन ते गेल्या
नाही आहे ना अजून, उद्या जाणार आहे त्या थांबवल्या, आजी चालली होते आज
हा
म तिला म्हटलं थांब आता, मी आले मग कुठे चालली मग?
आजी लयच हुशार आहे तुमची, पोळ्या भारी करीत आहे, मावशी अन त्या. स्वयंपाक छान होता.
हम्म तुम्ही किती वाजता पोहोचले?
आम्हाला, आ दोन अडीच वाजले असतील का? तीन, तीन वाजले होते तीन.
हम्म च
पाऊस आहे का तिकडं?
आता नाही, मगाशी आला होता.
हा का, इथं ही येतो जातो.
हम्म, मगाशी लय जोरात आला इथं, गेला परत मग.
शाऊ
साऊ आहे ना तिकडं, राम्यासोबत खेळतो.
हा त्याला करमलं असल.
हा त्याला करमायला काय? अभ्यास नाही काही नाही, तुश्या म्हणतोय चालूया आपण अभ्यास करू. म्हणतोय मी अभ्यास करून आलोय.
हा
एवढ्या टाईम अशे गोड गोड खेळले, आता त्यांची भांडण होऊ राहिली सारखे.
पण पोराचं असच राहतंय.
ह्याला बोट लाव, त्याला बोट लाव सायकल खेळतोय तर त्या तिशाला टुपली मारून पुढं पळतो. म्हणलं तिची ती खेळू राहीली ना गपचूप, कशाला तिच्या वाटं जातो मग? तिला वाटत माझ्या सोबत खेळावं, आणि याला असं वाटत माझ्याच मनाने खेळावं.
ह त्याला काय करमत असेल मामाच्या घरी?
मग इकडं मोकळीक त्याला, कोणी काही म्हणत नाही काही नाही,
म ते संपत येईल ते, त्या कधी गेल्या?
त्या तुम्ही गेल्या नंतर काय अर्ध्या तासात लगेच गेल्या, तिकडे माईकडे गेले चहा पानी झाला लगेच गेल्या.
हम्म हम्म बाकी काय म्हणते?
बाकी काही नाही, आज लय लवकर आवरलं तुमचं.
हा लवकरच आवरून घेतलं.
हम् हम
पोर रडायेल लागली मग तेच पोरडायला लागली मग नंतर घेतलं मी पोळ्यां ते करून मग झाला आवरलं लवकर
ह हा पाय दुखत असुन बर्फ लावाला
हम्म बर्फ लावला होता वाटत त्यांनी दुपारी
हम ह किती दिवस डोस देल डोस देलता तो ना दुःख होता पाय
हम्म भाऊंचा काही कॉलबिल नाही आला का
काही बोलत नाही मगाशी केला होत त्यांनी
हम् हम
शाळेत जाय बर
हा आ ते जाणार आहे वाटतं मग उद्या
हा म्हटलं त्याला सांगितलं होत ते म्हणा आत्या धून धुवायला जाणार आहे म्हटल जा मग तुम्ही काही प्रॉब्लेम नाही म्हटलं नऊ ते साडे दाहा हा नऊ ते साडेे दहा वाजता
हा मग हे भाऊ ना म्हणेज तू जातो का मी जाऊशा आहे मग भाऊ म्हणे जातो मी
आज त्यांना अनुभव आला पाहिजेल अजून
हा म्हणजे कस माणूस गेल म्हणजे काही गोष्टी हव्या होत्या घरून
हम् तेच मालाचतोय म्हण ति जाऊ का इंग्लिश बोलायला तर म्हटलं काच इंग्लिश बोलायला लागतय
काय ते पेपर चेक करायचे फक्त कस लिहिले काय ओपन हाउस मध्ये
त्यान तेच म्हटलं नेपाळ पइंग्लिश नाही बोलायला लागत म्हटलं जाऊन तिथं विचाराय नसेल तुम्हाला क्लास शोधला तर मॅडमला ति ऑफिसच्या त्या मॅडमला विचारायचं कुळी वर्ग म्हणून
हा
क्लास टीचर का जायचं आणि त्याचं नाव सांगायचं आणि त्याचे पेपर त्याची फाईल घ्यायची फक्त म्हटलं.
हा ते पेपर चेक करायला हवीत ना आपल्याला.
हम्म.
मोनुदिदी पण थांबले का आ?
हा मोनुदीदी थांबली ना.
हम ह.
मग आता ती एक मावशी येणारी होती मग थांब अजून दोन एक दिवस मी सोमवारी येते मग. म्हटलं नको बाई. माझ्या पोरची शाळा आहे म्हटलं आता तू उद्या येत असेल तर ये.
त्या इथ आल्या होत्या त्या का?
नाही नाही.
मग अजून किती मावश आहे तुम्हाला मावश आहे.
सात जणी या. सहा म्हणजेे अस सक्या चुलंत जर झाल्या तर ह चोवीस जणी
बापरे! !
अकरा मामा
हम हम भरपूर आहे म काय मग.
ह मग ती एक मावशी म्हणे थांब मी येते मी मावशीला मन्हे थांब तो पर्यंत सोमवारपर्यंत मी सोमवर येते. ते म्हटले मग रविवारी येतो सकाळी मी तुला भेटायला होते तर दुपारपर्यंत
ह ह.
ती म्हणती नको शिव आलेली तिला घ्यायलाय येणार रे म्हणे रविवारी.
हा हा.
हम् ह.
मला सर्दी आणि डोकं ते दुखत होते यांना म्हटले गळ्या आण ते गळ्या नको खऊ गोळ्या नको. खूप
ववेची व्हिडीओ बनवायची ना ववेची व्हिडी बनवायची
नाही बनवले मी म्हणते काय वेड्या
मग मग बाजरीचं पीठ भाजायचं तव्यावर
म्हंटलं काय या म काय करते एक गोळी घेतली काय रात्रीतून माणूस नीट तशी ही गोळ्याच नाही न देते
हगचे
पण मग ते कवरे दुखणें लावून धरायला लागत
इकड आल्यापासून जास्त गोळा्याच नाही घेतला मी घेऊनच नाही त
ह
हम नाही तिकडं थोडं काय झालं का गोळी घी गोळी घी चालू राहायचं
ती गोळा घ्या काही घ्या तिचा भर जाईपर्यंत ती जातच नाही
हा आता काय तुम्ही रिलॅक्स झोपाला आज घे गप्पा मारीत बसाल
काय झोप दुपारी वाटल होत जो्पा पण मग आजी बसला गप्पा मारत मग बसले हो गप्पा मावशी ची एक एकीचा झाला का एकीचा फोन यायचा बाबांचा आला आजी कुठपर्यंत आली
हम हम
मग म्हटले बा आजीला घेत क म्हटलंय मी आजी म्हण थांबते म्हण सोनाचं चालू थांब थांब मग थांबते भाबा म्हणतात थांब तसेच पंढरपूरा जात ण दुस्याचीचय पाय वाहिलं मनबर जाते जाते म्हणे असेच जाते पायवारीला निघून मग मी तिचे लय तक तक म्हणे नाही नाही तुमची गाडी नेतो अस थांबथांब मी त्यांच्याच गाडीत जाते मग आजी म्मी म्हणे थांबा आता मग जाणार आता ति चालले म्ह यांची गाडी दिली यांच्या गाडीत जावा म्हणे तू त्यांची निघाली मग म म्हटल तिला म्हट नको जाऊ थांब अजून थोडा मस्त टईम आहे तुला अन् नेऊन घालतील म्हट लं
हा
नंतर पावसाचे वातावरण झालं म्हटलं आता बग जाती म्हटल बस मी सांगते फोन करून बाबांनी बाबा म्हणता मग तिलाच बोलवलं माला नाही बोलवलं म्हणे अजून राहिल का सावसनी जेऊ घालायच्या तुमच्या
हा
म त्या तिची नात एक नात लेट आली म्हण मग ती भेटेल नाही मग थांबली म्हण ती
हा क
ह
आणि ती बिट्टी तिकडं फिरायला जाईल हे ना कुठं
उज्जैनला गेले ती
हम्मम् तेव्हा असत फिराते
हा धुळीची मज्जा येते काय
हम् आपल्यालाच कधी फिरायला भेटत काय माहिती
हम काय माहिती कधी भेटत आपल्याला फिरायला
अस फिराय भेटत
हा ना हाजे तोंडानीच सांगत एकाच खेळायला झुटत येते काची नाहीेते आपल्याला आपल्याला आपला आपला प्लॅन करायला लाग
हम्म
आपणच दोघींनी प्लॅन करायचां आणि जायचं
तेच न जोड्या लय फिरत हे
हा मग तेच तर म्हणते ना तुला तिथे आपली नवरे नसले सोबत त काय आपण दोघीनी जायचे फिरायला जाऊदे आता मंग काय
हम्म तेच करू आपण दोघी मंग काय?
म आपल्या दोघींच्या नवऱ्याना हाऊस नाही.
हा
एकट फिरयला लाव ना त्यांना
त्यांचं कसं झालं माहितीय का त्यांना हाऊस नाय पण काही ना काही योगायोगाने बरोबर ते निघते. त्यांना देव बरोबर निघायला लावीतो. तो सामंवणं दादाला हाय हौस पण त्यांच होतच नाय जाण अशी तरा आहे ती
आता तुमचा योग तुम्ही आता त्या बाबांना विचारा रविवारी गेल्यावर तसं जेंजूरचं
हा विचारते ना आता रविवारी गेल्यावरती.
हा त्याला काय होतं भरपूर आता हे काकून ते झायेले ते जेजूरला गेलेस ना वाटतं. इथले लोक जातात. हा तेच ना म कोणी सोबत असल्यावर जात असं
हम्म
त्या बिटूला त्या बिटूला त्याने विचारलं होत पण मंग ते म्हणे का आम्ही गेलो तर आम्हाला लगेचं डीवट्या घालायच्या आहे ना
हा हा
जायचंच ये आम्हाला पण मंग आम्हाला लगेचं आता फक्त म्हणे आता पैशांची अऍडजस्टमेंट नाहीये म्हणा
गेलं का आम्हाला लगेचं डिवट्या घालायच्या अनं घरभरणी ही करायची लगेचं त्यांची ना
तेच ना म अस कोण येत जे पाहुन माणूस असं येईल असं कोण ये चं मं खर्च ई करीन तिकडं नय संपत्ती दिदी नं ते नय येणार का ओ
त्यांचे ते दुधाचं काम राहतं ना ग त्यांना
हं मिनट झाली.
पाऊ त्यांना विचारून काय म्हणते तेे
हा
की नानानं ते झोपली सगळी
हा सगळे झोपले आज लय लवकर झोपले. तू बी नाय त घर लय सून्न सुन्न झालंय.
मी नाय टर तुमचं लवकर आवरलं उलट
हा काय लवकर घर एक माणूस नसल क घर खाली खाली होत.
भाऊ शांत ये. आणि लय करम ना खरंच बघ की जेवाला एकदम गपचूप केलं पण तनं थंड ग्लास पुढं करायचे पाणी दे हे दे एक तेवढंच फक्त त्याच्या व्यतिरिक्त काहीच बोलले
तू म्हणायचं ना हो भाऊ काय ओ आज लय शांत म्हणून तुम्ही
मी काय बोलली नाय म्हणले चिडिले की काय
नाय नाय चिडिले नाही
शांतच होते एकदम
ते जास्त करून बोलतीस नाय.
हं तुम्ही असल्यावरच बोलत्यात
हा ते फक्त मला पट्टयात घेत्या. इकडे आले तर कोणाशी जास्त बोल नाही शांत बस जस सोजवळ जावं यांच
हो बाकीचे सगळे गप्पा मारत होते जवताना ते शांत होते काहीच नव्हते बोलत ते
मी असले पहिले कशी बडबड करते मग मला टोचून बोलवते
हा.
ते करमत नाही हो. बायकोण असली कर मत नाही कोणाला.
काही नाही लयमानात लाडू फुटत आहे माझा अनुभव तुला सांगते! हा मग चालेल ल करू का म कर मग दुसरा कॉल वाटलस परत
अह.
कॉल करतेय का परत..
म उद्या कायला नाहीेत.
ठीक आहे चल.
हा
करू बंद.
हा.